आपआप कटला ना.
हा मंग झालता ना तो अकरा सेकंड कई झालता ओक
अकरा मिनिट आणि चार सेकंड
हा
नको ना
काय करताय भाऊजी
हं भाऊजी भाऊजीं ते बाहेर ऊक बशिले पाय
हम्म. पाऊस पडला का तिकडं आज पडला का?
हा ना रे
चांगला पडला का?
हा.
तुम्ही काय पेरलं मग?
आम्ही का?
हम् ए ते पाय हॅलो तुम्ही काय टाकल म्हणल शेतात
कापूस तूर पेरिते.
मक्का.
मक्का बी.
करते का?
नव्वद. म्हणजे, पंचावन्न. आई लपू दीदीची माहिती भरायची पहिलं क्वाटर चालू केलं.
कशाची माहिती?
लपू दिदी.
म्हणजे काय असत ते.
ते असत पाय.
माहिती भरणं पडत ती आम्हाला.
हम्म. प्लीज.
साडेचार आणि साडेचार नऊ हजार, नऊ हजार.
तर किती कमिशन भेटते म्हणे कार्यावर.
आता नाही पहिली होती तीस रुपये.
कॉलवर का?
नाही रे. जर तुला दिला कार्य ॲपच, टा समजा ली हा.
तेव्हा कारा म्हणलं तेव्हा मी पुढन नंबर नव्हती घेत, म.
आ ते पहिले कसे निसत विचारपूस करत होते बोलून माईक मध्ये तस येत नाही आता.
येत पुढ टास येतोय तसं.
मला ईल मराठी पण मी रेकॉर्डस नाही केले.
काऊन.
ते तर दार उघड राहत ना म्हणून.
पंधरा पैकी तीन वहिले ते पाच पाच का पंधरा पंधरा
हा का.
ते मैलीत काय येलय ग मैथिली. कॉल रेकॉर्डिंग म मैथिली.
ते सोपे उलट.
अ त कोणची भाषा आहे काय माहिती. म्हणजे?
ते येणारे बघ ऑफिस इंग्लिश मध्ये हिंदीत होतं ना.
अ दुसरीच भाषा आहे कोणती तरी हिंदीच असल नाही तर.
कॉलवरर बोलायचं जीवावर येत म्हणे कंटाळ येतो कोण बोलाल म्हणे
म नको बोलू म्हणा वहिनीला म्हणा
काकाला बोलस होत.
हा का.
हा.
तुम्हाला कायच जीवर येत नाही म्हणा वईनील म्हणा मला विचार
का क म्हणते आम्हाला बी त्याच्यामुळेळ तर पहि्याला दिलं म्हणे कॉल आला
आता मी परवा आलतो ना.
हम्म.
परवापासून बाला दोनदा तीनदा नईका गावात नाही बर का.
हम्म.
शॉपिंग करायची सेल ला आलेली असं तस. चालूच आहे रोजची.
काम काय दुसरं
काय मग. त्याला झोपु घालाना याला होत आता कि टाइम झालत ना. आता जेऊन झाल्यावर का. जेवनाच्या वेळेस. काय? आजु कुड. आदल्या बद्दल करून चालत ओ काका. बदलून बदलून केले चालतो कॉल हा. म्हणजे आता तुम्हाला नंतर दुसऱ्यांना असं. जे ज्याच्याकडे ऍप आहे त्याच्यावरच. हा. हॅलो
हां ऐकलो
किती मिनटं आली
मग खाली काम थोबाट चालूल मग आठ मिनिटं उरेल पाय
गोंगराचा आवाज यतोय का काय गायंचा गळाचा गुंगराचा
अछ्या एकेचाळीस हजार
बाळा
तू सांगू का तू एक कॉल चल च नसतं ना
डोकं पागलोच बरी मजी्पाई
हम्म हम्म. हॅलो
आय कीती
आता दहा मिनटं होईल. तुला बी बोलावं लागेल ना समोरच्या बोला सांगेली कॉलेज जर्नीला मग आता तिचा मला आत्ता तो नाही काका लावालो लावून बोलात
बर
हा कळ मला काकाचं
किचन मध्ये हाय का हम्म.
नाही हॉलमध्ये बशीव
पोरं काय करता ये.
त्याचं काय आता बसेल काही ते आक्का बोलतात त्या आक्काच ऐकत होते गप्पा.
पावणे बारा मिनिट झाले.
हम्म कट करम कुणाला
काईला बोला. अ कप.